हम्म. ते आता कसं आपली शिक्षण व्यवस्था आहे ना अशी झाली की आता ती कोलमडली नाही पाक कोसळीच डायरेक्ट आता तेचात. पार बेसिकपासनं बदल करायची गरज ये.
आणि त्याच्यात मेन रिझन काय माहिती आहे का, तुम्हाला खरं सांगू का? जेवढे काही स्कूल कॉलेजेस आहेत ना ते सगळे नेता लोकांचे.
हा ना नाही ते असू दे मी म्हणत
नाही त्याच्यामुळे बी ती सिस्टीम त्यांना चेंज करायची नाही ना. सिस्ट तेन चेंज केली तर त्यांना प्रॉब्लेम होईल ना, त्यांना पैसे कसे जनरेट होतील?
हा ते ते ते ते तर आहे आणि त्यांनाच जाणून बुजून मला असं वाटतं की लोकांना तेवढं शिक्षण द्यायचंच नाही की, जेवढं स्वतः स्वतः ते विचार करायला लागतील.
हा हा हा.
त्यांना असं शिक्षण द्यायचं की ते अ काम शोधत राहतील. नवीन टेक्नॉलॉजी शिकत राहतील. त्यांचं सगळा शिकणं आणि कर काम करणं ह्याच्यातच
हा म्हणजे फक्त पैसे कमवण्यामध्येच त्यांचं पुर्ण आयुष्य निघून जाईल. आशा हिशोबाने ते सगळं आहे. म्हणजे तुम्ही बाकीच्या गोष्टींकडे लक्षच देऊ शकतं नाही की समाज अ देश वगैरे हा प्रगती देशाची प्रग
तले आणि. ह्याचं ऑडिट द्या, त्याचं ऑडिट द्या. हिथं किती खर्च केला, आरोग्यवर किती खर्च केला. प्रत्ये एक जण विचारायला लागला तर मग त्यांना प्रॉब्लेम आहे ना.
प्रॉब्लेम आहे बरोबर.
ते शिक्षणातच ते तसे शिक्षण व्यवस्था त्यांनी तयार केल्या. की यायचं शाळेत दहा बारा तास काम करायचं. जा यायचं परत दुसऱ्या दिवशी यायचं परत यायचं परत दुसऱ्या दिवशी यायचं. आणि आम्ही देतोय ते एवढंच करायचं जास्त करायचं नाही.
माझ- माझ मिसस पी सी एमसी मध्ये स्कूल टीचर आहे ना वीस वर्ष पूर्वी त्यांची जी हां ट्रेनिंगची पद्धत होती ती आजही तीच आहे. म्हणजे तो माणूस वीस वर्षापूर्वी लागला असेल, तर त्यानेे प्रोजेक्ट ट्रेनिंगमध्ये शिकलो असेल किंवा ज्याने तिथून जी ट्रेनिंग सुरु केली. तर त्याच पद्धतीच ट्रेनिंग तो आजही देतोय. लोक इम्प्लॉई नवीन शिक्षकांना म्हणजे काय क्वालिटी राहील तुम्ही सांगा.
चेंजेसच नाहीत.
त्यानंतर मोबाईल आलं लॅपॉप लॅपटॉप आलं, आता ए आय टेक्नॉलॉजी आलं, किती किती टेक्नॉलॉजी चेंजेस झाल्या.
आणि मुळात मता आत्ता अ शाळेत शिक्षक पांना पण इतकी काम दिलेत ना ते शिक्षण सोडून इतरच काहीतरी करत असतात. म्हणजे त्यांना मतदानाचं काम असतंय. त्यांना जनगणनेचं काम देते त्यांना हा आता
काम त्यांना काय सांगितलं माहितिय हे साररायचं काम होता तुम्ही पोरांना शिकवायचं नाही, तुम्ही हे सारायचं काम करायचं. पुढचे चार पाच महिने.
बर ना ह.
म्हणजे थोडक्याच गरिबाच्या मुलाने शिकायचं नाही, ज्याच्याकडे पैसा आहे त्याने शिकायच.
हम्म. ते तेच आहे ना आणि मग सगळ्यांना शक्य नाही नाही ना आता शिकणं मग ती पोरं तशी राहते मग शळेत ना ड्रॉप आउट रेशोला आहे, मग आता तुम्ही ते बघितलं ना की श्रीमंताची मुलं शाळेत शिक शिकणं आणि गरिबाचं शिकणं.
त्यापेक्षा तुम्ही पार्ट टाइमॉब क्रिए करा, असे छोट छोटे छोट छट छोटे प्रोजेक्टवर लोकांना.
हम्म.
नाही हे असं शिक्षकांना काम देण्यापेक्षा दुसरं काहीतरी करा ना की जेणेकरून असं काहीतरी करा की फक्त काम चेंज होईल पण त्याम्पलॉईला बारा महिने काम भेटेल. गव्हर्नमेंटचा एम्प्लॉय राहीलो फक्त त्याचं काम चेजस करा तुम्ही कधी परमनंट ला, कधी मतदाना डपार्टमेंटला, कधी शिक्षणा डिपार्टमेट ला, कधी
हे जे डोर टूडोर काम आहेत ना याला तुम्ही मुलं घ्या ना शिक किती बेरो -बेरोजगार पडले. त्यांना पैसे द्या पण त्यांना ते पैसे द्यायचे नाहीत एक हाय त्या पगारातच ती ही वापरायची.
हा ते ही करू शकता की बाबा कमवा आणि शिका तुम्ही दोन तास काम करा हो तुम्हाला इतके पैसे आम्ही देऊ. तस बी करू
हम्म नाही नाही दोन तास नाही मी म्हणतो की पूर्णच द्या त्यांच्याकडे ते प्रोजेक्टच द्या हा नाही नाही आ नाही शि- शिक्षण करणारे नाही आता शिक्षण झालेत ग्रॅज्युएशन झालेते पण जॉब नाही त्यांना घरी बसून आहेत. पण त्यांना लिहिता वाजता प्रॉपर येते त्यांना समस्त सगळे आकडे करळतात. तर ते करू शकतात ना त्यांना ट्रेनिंग दिलं तुम्ही, आठवडाभर ट्रेनिंग द्या अन चालू करा.
असंही तुम्ही शिक्षकांना ट्रेनिंग देताच की. तुम्ही अ गव्हर्मेंटच्या एम्प्लॉइजला ट्रेनिंग देत आता एस आय आर कसं करायचं, इलेक्शनचं काम कसं करायचं. तर बी एल ओचं काम कसं करायचंय किंवा बूथ एजंट असला तुम्ही तर तिचं कसं सगळं ट्रेनिंग देत आहोत, तुम्ही ते करू शकता ना. पण ते बाहेरचे मुलं घेतली ना तर मग एक्स् एक्स्ट्रा पैसे द्याय लागतात ना. त्यांना रोजचा पगार द्यायला लागेल आणि मग एवढा आता फोर समजा पुण्याच करायचं म्हटलं तर किती लोक लागतील, मग ते एवढे पैसे गव्हर्नमेंट खर्च करणार आहे का. म्हणजे टेंडर निघत असेल वर
हां पण त्या मोदी मोदीक मोदीक गव्हर्मेंट तसं चॅप्टर आणि हुशार आहे. पैसे कुठून कुठून जनरेट करायचे त्यांना चांगलं माहिती आहे गुजराती डोक हाय ते. बिझनेसमॅन डोक हाय ते.
सगळे गव्हर्मेंट हेच करतात म्हणजे असं एक काही छोटी महाराष्ट्रात आली असली तर आली असली प्रांतिक गव्हर्नमेंट आधीचे. पण हे जे मोठे मोठे पक्षी आहेत ना सगळे सारख ते एकाच माळ्याची मनी हाईत. आपल्याला फक्त वाटतं की हे हे सत्यतेत आहेत म्हणून दिसते. नाही तेच केलं जे काँग्रेसने केलं तेच बीजेपी करतेय. बीजेपी करेल तेच पुन्हा काँग्रेस येऊन करणार आहे. फक्त फरक पाय काय पडतो थोडाफार त्यांच्या आयडिलॉजीत फरक पडतो. ते लोकांना कळाय पाहिजे. लोकांनी आलटून पलटून सरकार दिले पाहिजेत.
हा ते तर आहे. किंवा अपोन पण थोडस स्ट्रॉग पाहिजे. विपक्ष पक्ष बी स्ट्रॉंग पाहिजे. आता विपक्ष पण स्ट्रांग उरलेलं नाही त्यामुळेच यांच जास्त मजाऊन गेली आहे.
नाही नाही सरकार जर बदलत असली ना, मग ते थोडंसं त्यांना भीती राहते, मग त्या हिशोबाने काम करतात. त्यांना माहितेय आम्ही निवडूनच येणार आहे. आमचं आता हे तर मग ते लोकांनी पण त्यांना हे द्यायला नाही पाहिजे तो अंदाज दिला नाही पाहिजे. कारण सरकार लई हुशार असतेत ते तुमचा बरोबर वापर करून घेतेत.
हा हा.
त्यामुळे शिक्षण याच्यात तर लई बदल करायची गरज आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षणावर तर लईच त्यांना गरज
मग बदल तर करायलाच पाहिजे.
आणि ते मातृभाषेतनं शिक्षण इतकं कमी केलंय ना त्यांनी. सगळा तो इंग्लिश मिडीयमचा लोंडा आणि फॅड आलंय. त्या सगळ्यांना वाटतं की इंग्लिश मिडियमच शिक्षण चांगलं आहे. आणि ते पुढे जाऊ पोरांना मराठी चांगले बोलतेत ना इंग्लिश चांगलं बोलतेत आणि ते तुम्हाला सांगतो शंभरातले दहाच पोरं चांगली होणार आहेत. नव्वद पोरं अशीे आर्धि कच्चिउ राहणार आहेत.
ना ते आहे.
अ अंआत्ता घरी बोलत्यात मराठी, मित्रांच्यात बोलत्यात मराठी. आणि शिकतेत इंग्लिशमध्ये.
इंग्लिशमध्ये.
हम्म, मग तु ते काय आता भाषा शिकण्यातच त्याज डेव्हलपिंग फेज जात्या.
हम्म. मी कालच एक व्हिडिओ बघितली, तो माणूस म्हंटला की लहानपण अडीच तीन वर्षाचं पोरग बऱ्यापैकी बोलायला लागतं मराठी. आणि तुम्ही त्याला इंग्लीश मिडियमध्ये टाकतात, त्याला तूम्ही इतकं कन्फ्युज करून टाकता की ते हुशार असलं तरी तरी ते म होऊन जात म्हणे.
ते तेच होतं ना, आपलं मेंदू आहे ना वयाच्या चौदा वर्षापर्यंत डेव्हलप होतो. आणि मग ते हा त्यात तुम्ही त्याला त्याचा सगळा तो मेंदू मग ते जे नॉलेज घेणार असतं. जे आता खुर्चीला खुर्ची म्हणते का? खाट असत्या आपण घरी खाट म्हणतो. ते खाट्याला त्याच इंग्लिश शब्द शिकतं, सोफ्ययाला त्याचा इंग्लिश शब्द शिक तर इतर गोष्टीना इंग्लिश ते शब्दच शिकण्यात त्याच जातं, ‌ हं पण त्याची ऍट ॲक्च्युली शिक्षण असतं, सायन्स काय असतं? हे युनिव्हर्स काय ते काही शिकत नाही. ते शिक्षण शिकत नाही, ते फक्त भाषा शिक तर
हा.
आणि जगातले ना तुम्ही स-सगळे जे टॉपच्या युनिव्हर्सिटी टॉपचे जे लोक बघितलेत ना, ते त्यांच्या त्यांच्या मातृभाषेतनच शिकलेत. एक तुम्ही जी लिस्ट काढली सक्सेसफुल माणसांची. शंभर लोकांची, हजार लोकांची. त्यातले ऑलमोस्ट नव्याण्णव पर्सेंट लोक त्यांच्या मातृभाषेतनं शिकलेत.
माझं तर वैयक्तिक मत आहे जे तुम्ही म्हणतायत ना, त्याच्यातली लोकं दुनियादारीतून शिकली ते काय शाळेत तुन नाही शिकलेली.
धीरूभाई अंबानीसारखी लोक ते दुनियादारीतून शिकलेली हे आणि म्हणून ते एवढं सक्सेसफुल झाले.
नाही ते तर ते त्यांच्या व्यवसायात सक्सेसफुल झाले, पण आता इतर क्षेत्र पण असतात ना
कायबी त्यांनी कुठून दुनियादारीतूनच बघितला ना की बाबा व्यवहार कसा करायचा, कोणाशी बोलायचं कसं. कोणाशी वागायचं कसं हे हो कोणाला कन्व्हेन्स कसं करायचंय, कोणाकडून काम कसं काढून घ्यायचंय. हा आण कोणा कोण आपलं काम करू शक तर हे ते दुन्यादारीतूनच शिकले बुवा असं मला म्हणायचंय.
हो हो हो हो. ते आणि काय होतं आपण लई ग्रँणटेड घेतो सगळ्या गोष्टींना. आपल्याला सोप्पं वाटेल तिकडं करतो. मग शाळा इंग्लिश मिडियमच्या शाळेत बस येत असते. मग काला तिथं मराठीत तेवढं लक्ष देत नाही आणि आपण ते तेवढे इंग्लिश मिडियमला पैसे देतो, लक्ष देतो. तेवढं तुम्ही मराठी शाळेत जाता का? शाळेत शिक्षक शिकवता का म्हणून त्यांना भेटता का? मग मुख्याध्यापकांना भेटता का कधी? शाळेला काही समस्या आहे विचारता का? हिकडं तुम्ही एक एक लाख रु पये द्यायला तयार आहे, पण तिथं तुम्ही हजार रुपयेसुद्धा देऊ शकत नाही.
हा ते आहे.
माहितेय समाजाच पण कुठं तरी चुकतंय, की की आ आपण आपले कामात एवढे व्यस्त झालेय की ठीक आहे बाबा जाऊ दे मुलाला इंग्लिश मिडियम ला टाकतो. मी माझ्या कामात व्यस्त. म्हणजे हे आपण क्वेश्चन विचारतच नाही कोणाला.
म्हणायचं की मराठी शाळा चांगल्या नाहीत. अरे कशा चांगल्या नाहीत त्या. जिथं गाव लक्ष देत मराठी शाळेत.
ते ते बी अरे हे प्रश्न विचारता. म्हटल्यावर ते बी क्वालिटी चेंज करतील त्याची.
हम्म आणि ते पण सांगतील ना, की इथं हे कमी पडतंय ते कमी पडतय आम्हाला ह्या कमतरताय तुम्ही. ते करा. म्हणजे दाता आम्ही थोडा अभ्यास केला तर ना तर काही. मराठी शाळा आहेत ज्या चांगल्या काम करते तर त्यांचे शाळेतले गावातली लोक सरपंच. त पाॅलिटेशन लक्ष घालतात शाळेत त्यामुळे शा चांगलं काम करते. म्हणून तिथले श मराठी शाळा चांगले आहेत. कारण शिक्षण शिक्षण असतं. तर त्याला काय हे नसतं म्हणजे तुम्ही मराठीत शिका. किंवा पण तुमची जे मातृ भाषेतन शिकता ना ते तुम्ही लगेच.
नाही म्हणजे ते तुम्ही. जन्मापासूनच ती भाषा बोलता येत. तुम्हाला ग्रास्पिंग पॉवर जास्त तिथं. आणि ते तुम्हाला फॅमिली रस्ते. म्हणजे अ कारण तुम्ही समाजामध्ये किंवा घरामध्ये. तीच भाषा बोलताय त्यांच्यामुळे ते तुम्हाला, समजायला बी सोपं जातं आणि सांगायलाही सोपं जातं.
ह आणि कुठली पण भाषा शिकाय तुम्हाला दोन तीन महिने बस होतात. त्याच्यासाठी तुम्हाला ते आख. पोराचं आयुष्यं बाद करायची काही गरज नाही. पहिलीपासूनच इंग्लिश मिडियमला घालायला. आणि आता तर येआय आलं की तुम्ही.
हा पाचवी पाच पाचवी नंतर मला वाटत. इंग्लिश मिडियम होतं. आपल्या टायमाला इंग्लिश सब्जेक्ट पाचवी नंतर चालू व्हायचा.
कडून.
बरं ठीक आहे चालेल हो.